हॅलो
काय ग काय करते?
काय नाही बसले.
हम्म स्वयंपाक झाला.
जेवण पण झालं जिरत पण आलं.
जेवण ही झालं बघा लय चालु चागडी मग
मग बाई एवढी सुंदर भाजी केलेली होती आज.
काय ग?
कराटे कराटे अगं फुल खारट करून ठेवली भाजी भाजी केेली शेवग्या ची आणि फुल खारट.
हा
मम्मीनीच केली होती. जाऊदे काय म्हणती? तुझं झालं का जेवण?
बाकी काय म्हणते मग अजून?
काही नाही तूस झाल का जेवण? मेसेज कर काय भाजी खाल्ली तू? हॅलो इकडचं न. नाही झाला हॅलो.